का आवाजय हा बोला ना ताई
हा झालं का म्हटलं काम घरातली
अ हो म्हणजे आता स्वयंपाक वगैरे वहिनी करते आहे
अच्छा हां हां
हॅलो! !
हा बोला ना
हां काय म्हणता ताई
हा नाही म्हटलं आता आमच्याकडे हवामान खात्याच ते अंदाज आलेला आहे
अच्छा
हा तर दोन एक दिवसात पाऊस होणार आहे आमच्याकडे
ओके ओके ओके.
आज पण पडला सकाळी पण ऊन पण होता आणि पाऊस पण होता.
अरे मागच्या वर्षी- पावसाने मे पासून लावल या वर्षी वाट बघायला लावतोय.
हो ना आणि सकाळी बघा ना असा अचानक पाऊस वादळ नाही वारा नाही. अचानक इतका बरोबर बरं बर बर ऊन पण पडतोय आणि पाऊसही पडतोय. मुबई म्हटलं नवीनच पहिला पाऊस बघतोय मी आाता
आमच्या इकडे तर, काहीच नाहीये फक्त वातावरण होतय. आणि परत ऊन पडतं पण पाऊस काही येईना.
हो का नाही आमच्याकडे आलंय ते, दोन दिवसात म्हणजे हवा बंद होईल. आणि मग पाऊस भरपूर आहे पण थोडा उशीर आहे.
बरोबर,
हा अधिक महिना येतो ना.
बरो हो ते तर आहेच.
हो अधिक महिना आला की थोडा उशीर होतो म्हणे पावसाला.
अच्छा ओके हे नव्हतं माहिती.
हो नाही का? आमच्याकडे म्हन आहे ती धोंडा आला का मग गोंडे उडवतो अस.
अ हो. मी पण तिकडचीच आहे ना मला पण आहे आयडिया.
हो तर मग आईन ते म्हणत ना बाई या वर्ष. धोंडा आहे आता हवंडे उडवेल म्हणजे पाऊस नाही पडणार लवकर
तेच तेच तेच
हो, आणि शेतकरी बिचारे वाट बघताय, पेरणीसाठी.
हो ते सगळं नुक नुकसान जे पण होतं ना, ते सामान्य माणसाचच होतं, काहीही होऊ द्या. ते नैसर्गिक आपत्ती असू द्या, नाही तर काही होऊ द्या.
हम्म, सामान्य खरंचे ना खरंचे, मला पटलं हे, सामान्य व्यक्तीचे नुकसान होते.
आणि सगळ्यात जास्त, अ परिणाम हा शेतकऱ्यांवरच होतो.
बळीराजा सुखी राहायला पाहिजे ना.
हो बरोबरे त्यांच्याशिवाय आपलं आयुष्यच नाहीये.
हम्म, आमच्याकडे ना एक रामकथा होती, तिथ ते संत आलेले होते, मग ते सांगत असायचे, म्हणजे संत अशी म्हणायची, कि जेव्हा आपण ताट वाढून जेवायला बसतो ना,
हो हो.
पहिला घास घेतला की, अन्नदाता सुखी भव असं म्हणायचं तर मग शेतकरी सुखी होतो, तो सुखी झाला त आपण सुखी होऊ.
हो बरोबरे, मी पण माझ्या मुलीला तेच शिकवते.
हम्म, त पावसामुळे, कितीतरी लोकांवर परिणाम होतो, म्हणजे कीटक, पक्षी, प्राणी आपण मनुष्य आपलं त ठीके, आपण इकडनं तिकडनं पाणीचे अरेंजमेंट करून घेतो. पण हे पक्षी कुठे जाणार, प्राणी प्राणी कुठे जाणार.
ते ते तर आहेच.
हो ना, आणि मग ते प्राण्यांना पाणी मिळत नाही, मग ते पाण्याच्या शोधात गावाखेड्यांमध्ये येता.
हा तेच होऊन जात, आता आपण त्यांच्या घरात घुसायला लागलो त तेही आपल्या घरात येणारचे असंये ना.
ह पाऊस खरंच पडायला पाहिजे, आणि वेळेवर पडायला पाहिजे. अ जुने आजी आजोबा म्हनात असायचे ना, मिरिगचा पाऊस.
हो ते तर आहे.
याच्यात जर पाऊस पडला त, जी पण पेरणी करतात ना, तिला कीटक नाही लागत.
अच्छा.
अ हो आणि, ती पेरणी केल्यानंतर,
हम्म हम्म.
म्हणजे किती दिवस ते रासायनिक फवारे वगैरे मारायची गरज नसते.
बरोबरे.
हो. आणि धान्य आल्यानंतर सुद्धा, त्या धान्याला कीटक नाही लागत.
अरे बापरे, पण किती म्हणजे आप आपले ते पूर्वज होते ते अडाणी होते, पण त्यांना सायन्स माहित होत त्यांना सगळं, आर्थिक शास्त्र सगळंच सगळं बरोबर माहिती होतं.
आता एवढं ज्ञान पुस्तकात नाही, एवढं ज्ञान त्यांना होतं.
हो पण त्यांनी पण असं, पुढे चालवलं नाही ना, तिथे ते म्हणजे ती काला अशी हे होत, चालले, किंवा
हो ती बंद झाली, मग आता हे आधुनिक जगात तर मोबाईल येऊन गेला, इंटरनेट, सगळं ऑनलाईन, ऑनलाईन होतं, मुलं तिकडे दुर्लक्ष करतात ना म, आजी आजोबा सांगतात.
नाही त्यांना, ते इनंस्टाग्रामने सांगितलं की पटत. पण आजी आजोबांनी सांगितलं का? अरे यांना काय कळतं असं होऊन जातं, आज खलच्या मुलांचं
आणि पावसाळ्यात अचरच्या बरोबर सांगायच कि नाही हा उतरचा पाऊस आहे आता म चिंचा पावस
बरोबर
हो सगळ बरोबर अंदाज लावायचे वििना शिकलेले
हो म्हणजे आपण त्यांचा एक्सपिरियन्स होता त्यांचा सगळं नॉलेज
हो आणि अक्ष तृतीयाला जी आपण घागर भरतो ना
हो हो
ह त्या घगरीच्या आजूबाजूला म्हणजे खाली गहू टाकायचे आणि आजूबाजूला ते सात खडे ठेवायचे
हा
म्हणजे ज्या दिशेने ते घागरीच पाणी वाातय असं दिसायला लागलं की बरोबर म्हणायची की या वर्षी उत्तरेच्या पावसे किंवा या वर्षी पूर्वेचा आहे किंवा ते दक्षिणेने वाहत राहिलं तर मग दक्षिणेच आहे किंवा पूर्वेने वाहत राहिला तर पूर्वेण त्या घाघर वरून सुद्धा त्यांना करायच पाऊस हा कुठल्या दिशेने येणार आहे या वर्षी
बरोबर बरोबर
एवढं ज्ञान होताना
ते तर आहेच पण त्यांना सगळ्यात जास्त डॉमिनेट केलं गेलं म्हणजे आज आणि ते इं्स्टाग्रामने सांगितलं ना इनस्टाग्राम फेसबुक की आपण ते एकदम याच्याने फॉलो करतो
आ ते तर आताच सोशल मीडियाचा जमाना आहे मुलांनी टाईप केला की लागलीच येत
ते तर आहेच.
पावसाळाआनंददायीक असतो. पावसाळ्यात पाऊस पडला. तर खूप बरं वाटतं. कारण तापमानात फरक पडतो. गारवा जास्त असतो.
बरोबर आहे.
जो तापमान असतो. तो सगळ्यांना नको नको वाटतो.
माणसाची वृत्ती कशी असते. मागच्या वर्षी पाऊस लवकर आला तर तो आपल्याला नकोस वाटतं तो होता किती बोर केलं तर पावसाची किंमत कळते यावर्षी पाऊस नाही तर पाऊस पाहिजे त्याच्याशिवाय काहीच नाही करू शकत आपण
जास्तप्रमाणात पाऊस पडला तर त्याचा कंटाळा येतो. आणि कमी प्रमाणात पाऊस पडला तर त्याची आवड निर्माण होते की नाही आपल्याला हव असते की पाऊस यायला पाहिजे.
माणसाची वृत्ती कशी असते तेना पणास आ
साधारणतः वीस तीस वर्ष माझची गोष्ट सांगते मी जेव्हा आम्ही लहान होतो. सकाळी असाच. चार वाजेपर्यंत पाऊस पडला एक सारखा. आज पाच साडेपाचच्या दरम्यान पाऊस बंद होताच. मग कवळ ऊन पडायचं. अगदी कवळं ऊन पडलं का संध्याकाळी तर त्या कवळ्या उन्हत आकाशात रंगीबिरंगी पट्टे दिसतात ते. त्याला इंद्रधनुष्य म्हणतात. आपण हा इंद्रधनुष्य म्हणायचो. ते बघण्यासाठी आमची इतकी लगबग असायची पटकन ते ऊन पडलं का पटकन धाब्यावर चढून मग ते इंद्रयधनुष्य बघायचं.
हो. ना.
म्हणजे तेव्हाचचं बघितलं आतापर्यंत मी बघितलं नाही.
मी पण एकदाच फक्त म्हणजे आतापर्यंत एकदाच बघितलंय कि इंद्रधनुष्य. कसं असतं रियल मध्ये मग आता समजा मला माझ्या मुलीला दाखवाय. मला पाण्याचे आशे स्प्रे करावे लागतात. आणि मग जेव्हा सनलाइट पास होईल. त्याच्यासाठी सुद्धा किती स्ट्रगल करावं लागतय आपल्याला
हो आणि इथं आपल्याला आकाशात सहज दिसतं.
हो! बरोबर
हम्म आपल्याला म्हणजे काही मेहनत करायची गरजच नसते म्हणजे प्राकृतिकचय ना ते.
बरोबर आहे.
आता जर मुलांना आपण कृत्रिम प्रकारे जर दाखवायचे असेल. तर आपल्याला तेवढं अरेंजमेंट करावी लागेल. सगळं नियोजन करावं लागेल.
ते सुद्धा सक्सेस भेटेलच असं नाहीय शंभर पै शंभर वेळा ट्राय केला तर एकदा दिसतं असं
हो आणि सातरंग असतात त्याला अक्षरशः निळा पिवळा, लाल हो तांबडा. सगळं सात रंग स्पष्टपणे पाहिले. अजूनही माझ्या डोक्यात आहे. ते मी पाहिलेलं.
हो. आणि हा आपल्या बालपणी फोन नव्हते ना तर तो एक बेस्ट हे होता. आजकालच्या मुलांना ते बालपण नाही माहिती.
हम्म हो मग ते कसं पावसाळा आला की आधी आम्हाला तीच आवड असायची. कधी दिसा दिसेल आपल्याला
बरोबर आहे. तेच ना
आमच्याकडे खरच ना लहानपणी खूप म्हणजे अशी पाण्यात भिजायची पण हाऊस असायची.
बरोबर
हो घामोळ्या असायच्या मे महिन्याच्या आणि ए अप्रिल महिन्याच्या कडक उन्हाच्या त्या घामुळ्या पावसाच्या पहिला पाऊस पडायचा ना त्या पावसात भिजलं तर सगळ्या घामुळ्या
चालल्या जायच्या त्याच पण म्हणजे सायन्स हे हो होतं ना ते सायंटिफिक रिजन?
हो बघा ना मग आता आपल्या पूर्वजांनी कुठले सायन्सची पुस्तकं थोडी वाचली.
बरोबर
एकही पुस्तक न वाचता त्यांना एवढं ज्ञान होतं. म्हणजे अर्ध मानवी शरीराचं पूर्ण म्हणजे ज्ञान होतं त्यांना मानवी शरीराचे सुद्धा ज्ञान आता किडनीला जर तुमची दुखापत असेल. तर तुम्ही कुठल्या झाडाचा पाला खाऊन ती किडनी तुमची चांगली होते हे सुद्धा ज्ञान होतं.
हो. ते तर आहेच.
त्या बिया असता आपण जांभूळ खाऊ घेतो बिया फेकून घेतो या बियांना कुटून बारीक वाटून वाटून वस्त्रगाळ करून जर ताप आला तर एक चमचा सध मध्ये जर चाटलं तर ताप
अच्छा! मला हे शुगरसाठी वापरतं हे माहिती ते होत पण तापाच नव्हतं माहिती थँक यू. टायफाईडसुद्धा?
हो एवढं म्हणजे पॉवरफुल हे ते
आणि मग त्याचं प्रमाण कसं असतं?
एक चमचा, पावडर
एक चमचा पण मग दिवसातून किती वेळा घ्यायचं?
दिवसात ना तीन वेळेस घ्यायचे सकाळ, दुपार, संध्याकाळ. एवढं ज्ञान होतं पूर्वीच्या लोकांना
हो ना तेच
त्यांनी आपल्याला दिलेलं आहे तर, आपल्याला माहिती आहे.
बरोबर आहे ताई दहा मिनटं व्हायला आलेत तुमचा कॉल नको हे व्हायला